हा बोला ह हॅलो
आवाज येतोय का मझा
हा मला आता आला मला आता आवाज ह हा बोला
ह तुमच्या कडे तर अजून नाही पडला पाऊस
ना नाही ना आमच्याकडे पण खूप गरम होतय आणि ह्या नाही ना ह्या वर्षी या साली लेटच पाऊस सांगितलाय ना अ ह्या वर्षी म्हटलं पावसाचा अंदाज हो जून तेच आणि लेटच सांगितलंय पाऊस मान्सून हा हा आ
कारणीभूत आहोत झाडं सगळी तोडली गेलेली आहेत त्याच्यामुळे काही रस्ते रुंदीकरण त्याच्यामुळे पाऊसाच पावसच चक्र सगळं बिघडलं उडून गेलेला आहे जो जूनच्या चार पाच तारखेला मान्सून दाखल व्हायचा तो आता महाराष्ट्रामध्ये आता तो लांबणीवर गेलेला आहे आणि तो जवळजवळ दिवाळीपर्यंत तर पडतोय आता म्हणजे दिवाळी संपली तरी पडतच असते
पाऊस पडत असत बरोबर म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडलाय थोडक्यात असं
स्ता वाढल्यामुळे त्याच्यामुळे हे सगळं होतय थोडंफार मानवच जबाबदार आहे या सगळ्यासाठी असं मला वाटतं आहे आपण पण झाडं लावली पाहिजेत झाडं जेवढी असतील तेवढे ढक हे होणार ना आणि पाऊस पडणार आपल्यापेक्षा शेतकऱ्यांची खूप जास्त म्हणजे हाल आहेत आपल्याला तरी धान्य मिळून जात पण जो स्वतः कमवतो शेतकरी त्याला तर म्हणजे किती पीक जळून जातं पाऊस वेळेवर आला नाही अंदाज चुकले हवामानाचे तर बरोबर आहे की नाही त्यांचं सगळ्यात मोठं नुकसा नुकसान होतं. शेतकऱ्यांच. जरी पिक अतिवृष्टी. झाली तरी त्याच्यावर पण नुकसान होतं बाजारभाव मिळत नाही मी तर असं परवा वाचलं. कि कितीतरी शेतकरी जे पिकवतात मेथी म्हणा. पालक म्हणत स्वतःच्या घरात सुद्धा त्यांना खायला म्हणजे परवडू शकत नाही. अशी त्यांची हालत आहे सध्या. दलाल लोक कमी दराने घेतात आणि आपल्याला जास्त दराने विकतात. म्हणजे स्वतः जो कष्टकरी आहे तो उपाशी आहे असं वाटत मला.
हो. कारण तसेच हे ना म्हणजे. मधले लोक असतात दलाल त्यांना. जास्त पैसे मिळत. का. आणि शेतकऱ्याने म. म्हणून आता बघा शेतकऱ्याने थोडस पुढच्या प पायरीवर जायला. जे म्हणजे कि स्वतःच त्याने विकायला पाहिजे धान्य जे आपलं तो पिकवतोय. तर थोडस आधुनिक पद्धतीने शेती. करून. स्वतः ते माल विकाय विक. ला तर त्याला काही. तरी परवडेल.
स्वतःच्या अ स्वतःच्या मालाला स्वतःच त्यांनी बाजार उपलब्ध करून द्यायला हवा. म्हणजे मधले जे दलाल लोक आहेत. ना. जे त्यांच्या कष्ट. तवर मोठे मोठे होत आहेत आणि शेतकरी कष्ट करून गरीब गरीब होत चाललाय. स्वतः स्वतःच्या मालाला. न्याय द्यायला पाहिजे शहरामध्ये. येऊन आणि आता पुण्या, मुंबई सारख्या. सारख्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आता. म्हणजे जसं आम्ही सेंद सेंद्रिय गुळ आहे. हे. बिना केमिकल वगैरे वापर. वापरता बिना औषध खत. पाणी न घालता जे पिकं घेतायत त्याचे जरा चडेल भाव आहे. पण ते शेतकऱ्याच्या खिशात जाता आहेत पैसे. आता आम्ही पुण्यात राहते तिथे महिन्यातून एकदा तो बाजार भरतो तिथं फक्त शेतकरीच येतात स्वतःचा माल घेऊन. आणि ते पण त्यांनी नेस. नैसर्गिक रित्या पिकवलेला असतो तो फळभाज्या ज्या आहेत त्याच्यात गूळ आहे सेंद्रिय पद्धतीने जे होतात त्याचे असं आहे कार जे कीड मारण्यासाठी जे अ आता ढोबळी मिरची बघा किंवा कोबी फ्लाॉवर बघा यांची उंची खूप कमी असते त्याच्यामुळे त्याला कीड पण खूप लवकर धरली जाते तीन ते चार वेळा त्याच्यावर औषधांची फवा फवारणी होते आता आपण किती ही धुतलं तरी ते रसायन सहायता म ते पूर्णतः ही जात नाही आपल्या पण आरोग्याला अपाय होतोय त्याच्यामुळे असं आहे आणि किती आपण माल मस् मसाला टाकला तरी भाजीला काही चव येत नाही जे आपल्या लहानपणी भाज्या बनायच्या
हा हा अगदी बरोबर आहे बरोबर आता आणि त्याचा त्याचा परिणाम काय होतय मेन जे रासायनिक खतं ते वापरताय त्यामुळे हे कॅन्सर सारखे आजर हजार बाळावले आता तुम्ही बघाल तर प्रत्येक कु. कुटुंबात म्हणजे जवळ जवळ. कि एकतरी पेशंट निघतोय आता कॅन्सरचा रुग्ण निघतो आणि त्याला कारण हेच. रासायनिक खतांचा अतिवापर
हम्म
तर माणसाने म्हणजे जास्त पक घेण्याच्या नादात खतांचा वापर सुरू केला आणि त्याचा
दुष्परिणाम हो आरोग्यावर व्हायला लागले
हा म्हणजे सगळ्यात समतोल बिघडतोय हा.
शेतकरी एवढे कर्ज काढतो कशाच्या भरोस्यावरती पाऊस वेळेवर येईन म्हणजे त्याच्या कर्जाचे हप्ते. देखील जात नाही आहेत त्याच्यातून पण. सगळ्यात मोठ म त्या म्हणायला लागेल आपल्याला कारण तो एवढे म्हणजे मानसिक घाव शारीरिक घाव पण सोचतो सगळं करून त्याच्या हातात तर काही मिळत नाही पण तरीही तो आप आपल्यासाठी एवढा कमवतोय म्हणजे शेतकऱ्याला राजाचा दर्जा आपण द्यायला पाहिजे तो तिथं राबतोय उन्हात आणनात म्हणून आपण इथं सुखनी खाऊ शकतो चार गोष्टी
बरोबर ना मग हे. तुम्हाला आठवत असेल ना जय जबांगे सांग. म्हणजे जवन ज अ आपल्या बॉर्डरवर लढतात तसेच शेतकरी पण जवानच आहेत कारण कि ते म्हणजे पिकवतात ना धान्य.
पोटाची खळगी भरण्यासाठी ते लढतात असं म्हणायचे तुम्हाला बरोबर आहे बरोबर आहे. शेतकरी म्हणा मी का कर्जाचे गाव सोच मला सरकार देतय का काही म्हणजे सवलत देतय का माझ्या कर्जामध्ये म वीज बिलात काही माफक दर देतो आहे का की मी शेती करतो आहे म्हणून मला वीज दर कमी प्रमाणात भरावं लागेल असं काहीच होत नाही ना असं. सव त्यांच्यासाठी राबवल्या जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत
होू ना बरोब
आणि आ म्हणजे आपण आता लग्न करायचं वगैरे म्हटलं तरी मुलींना असं असतं शेतकरी नको
अरे तो तर मोठा प्रश्न झालाय हल्नी काय सांगू म्हणजे हा ना खर
जागतिक प्रश्न झालेला आहे हा सगळ्यांनी जर शेतकऱ्यांना नाही म्हट त्यांच्या मुलां लण करणार आणि आजकाल मुलंही मुलंही आजकाल शेतीकडे वळलेली आहेत. नोकरीधंद्यामध्ये काही राहिलेलं नाहीये नवीन नवीन प्रयोग करताय शेतीमध्ये आजकालची मुलं आधुनिक तंत्रज्ञान आणतायत शेतीमधे आणि त्याच्यामुळं कसं आ अ पिके वेगवेगळी पिकं पण निघत आहेत जी पिकं भारतात पिकत नव्हतीत ती पण आपल्या महाराष्ट्रात आता म्हणजे बाहेरच्या देशातली पण स्ट्रॉबेरी म्हणा वेगवेगळ्या प्रकारची अ, कोबीची उत्पादनं बघा किंवा ब्रोकोली वगैरे आपण म्हणतो तीही पिकं आता इकडे घेत चालली आहेत शेत करी. आधुनिकरणामुळे असं आहे तुमच्या भागात कोणकोणती प्रामुख्याने पिक क होतात.
आमच्याकडे अ ऊस होतो. अ गहू होतो हरभ भरा अशी धान्य होतात. द्राक्ष म्हजे पुणे जिल्हाच आहे. आमचा पण
हा मी पण पुणे जिल्ह्यातच आहे पण माझं सासर सांगली साईडला आहे थ प्रामुख्याने हळद हळद मेद पीक आहे तिथं ऊस पण आहे पण तिथली जर हळदी चि फाॅर अ हे बघता तुम्ही दर्जा खालच्या पातळीच चा दर्जा आहे म्हणजे त्याला हळद पण नई म्हणू शकत त म्हणजे मी आमच्या घरातची मी प्रथम दर्शे पाहिली ती हळद. असं म्हणते म्हणजे जिथं जे पिक ना तिथ त्यांना ते खायलाच मिळत नाही जस कोकणातल्या लोकांना आंबा खायला मिळत सगळा अ परदेशी पाठ ठेवला जातो हीच आत्ताची खंत आहे असं मला वाटत
बरोबर आहे कारण त्यांना अ म्हणजे आर र्थर जनासाठीच ते दुसरीकडे हे करत असतात असं आहे.
बरोबर आहे बरोबर आहे. उन्हाळा उन्हाळ्यात म्हणजे आपल्या वेळेस जशी मटार हा फक्त हिवाळ्यातच यायचा त्याच्यामुळं त्याची चव खूप सुंदर लागायची आई नुसती मसाले भात करणार म्हटलं तरी आपण खुश व्हायचो. आता बाराही महिने मिळतोय त्याच्यामुळे त्याला चवच राहिलेली ली नाहीये.
हा हा बरोबर आज आता झालंय आता तुम्ही ऐकलय का आंब्याचे पण अशी जाती निघाल्यात की ते फळ बारा महिने येणार
हो बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचा म्हणजे वाट वाट बघता जी आपण वाट बघायचो. कि अ अकरा महिन्यानी आंबा खायला मिळ नार ह्या वर्षीचा पुढच्याच वर्षी की सगळी म्हणजे हेच होऊन गेलेली आहे. मजा होऊन गेलेली आहे फणस म्हणा उन्हाळ्यातच मिळणार तेव्हाच तुम्ही खायचा. आता तसं काहीच राहिलेलं नाही आहे म्हणजे शुद्धता याचा दर्जा खालावलेला आहे असा मला त तरी वाटत मग त्यात तुम्ही दूध घ्या, फळभाज्या घ्या किंवा फळ घ्या.
हो बरोबर आहे सगळं हायब्रीड झालंय.
आता तुम्ही शेपू बघा, मेथी बघा त्याच्यात पण किती किती प्रकार आलेले आहेत.
आता आम्ही लहान होतो तेव्हा हो मेथी आणि शेपूची काय टेस्ट असायची. जी भाज्या तशी आता मिळतच नाहीये चौदा हो हो हो आता ते नाहीये हो ना
बघूया आता आपण हम् फार छान वाटलं तुमच्याशी हो उचलायला पाहिजे. छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि माहिती मिळाली मला भरपूर ठीक आहे चालू ठेवते ह
ठीक आहे धन्यवाद
हो.